हा बोल की.
काय करालीस?
काय नाही जेवत होतो बघ.
आज वेळ केला?
होय.
का रे कुठे बाहेर गेलतास वाटतं?
गेलतो एका मित्रा भेटाय.
मित्रालाच नव का?
आणि कोणाला भेटायला जाऊ?
तुला माहित
आमच्याकडे मित्रच आहेत बाबा.
होय?
हा.
बरं बरं मित्राचा नाव का?
हा . भेटाय जायचं हळूच.
मी कधी भेटाय गेलोय बाबा?
हम्म आता राहुन दे. कवाचा बोला.
ते राहून दे. एक मिनटं थांब हा बोला की. हॅलो
हा बरं हॅलो. लाईक विचारायचा होतं ते मध्ये आप आपला विषय झालता.
काय करायचं?
कॅपे चालू करायचं होत.
ते व्हय.
हा.
हहह ते ज आपण माग एक डोक्यात सुचलय आयडिया. ब कशी वाटते ती.
काय?
अम आपण एक मिनिट ला थांब जरास एक मिनिट थांब हॅलो.
हा.
हुम माझ्याकड एक आयडिया हाय, नुसती बघ कशी वाटतीया? मी असंच म्हणजे बसलेलो आसं विचारल्यात घरात. काय करायचं? काय करायचं? मी म्हणालोय, पाहण्याचा बघ पाण्याच्या बॉटलचा
बर.
करायचा काय?
पाण्याच्या बॉटलचा कसा विष य झालाय. मी आणि माझं मित्र मगाशी बोलोय त्याव
बरं.
पण, तेजाकड तेची वेगळी आयडिया हाय रे.
काय आयडिया हाय तेजाकड?
ते जी वेगळी आयडिया, म्हणजे ते आकार ते न सगळं वेग वेगळं करून, परत नाहीतर जरा वेगळं करून हे करायचं म्हणत.
हो तसं पणं दे.
हम् म्हणून मी तुला म्हणलो काय? कि तेझ्या यावर झाल्या काय विषय करुया ते ज्यावर बरोबर मी त्याला आणि विचारायला लावतो. त्या बाबतीतलं तू काय कर कॅफे विषयी रिसर्च कर ना मग.
कॅफे विषय एक हाय. नेट कॅफे चालतंय म.
नेट कॅफे.
हं.
हा. नेट केपे पण चालते केपे आणि रेग्युलर दोन्ही मध्ये पण चालतय.
नाहीतर कॉमन करायची.
ए कॉमन कशी करणार?
येतय करता.
कशी? काय आयडिया काय?
खाली कॅफे आणि वर नेट कॅफे.
ह दोन्हीला इन्व्हेस्टमेंट लई पाहिजे पण.
हा वरती कॅफे. वरती कॅफे उलट बरं पडतय खालच्यापेक्षा खालती नेट कॅफे करायचा.
हं.
म्हणजे कस वरती गेलीत की कोण दंगा नसणार काय नसणार निवांत वर कॅफे बसलास की. आणि खालती नेट कॅफे कस आपल्याला खालती काम पण हे करत करता येतंय. खालती म्हणजे त्यांना काय एकदा समजलं कणी पब्लिकला किंवा जी जी गिऱ्याइक अस त्यांना एकदा समजलं की हा हे नेट कॅफे तपन आयन कॅफे हाय आणि जर समज त्यांना प्रिंटचीन काढायच्या असल्या आणि अर्जंट पाहिजे असल्या
बर
तरी बसणार जाणार कुठं बसणार कुठं?
हा, हा, हा विश्वम होय त झाल असं
ते ग नोट्स काढायच्या आहेत तेच्या प्रिंटा मारायच्या यात बसणार कुठं एक अ अर्धा तस किंवा एक तास लागणार आसल तेना प्रिंटा माराना त्यांना पाहिजेलच जादा चान्स आणि ती घेऊन गेल्याशिवाय म्हणजे घेतल्याशिवाय जाना ना नाहीती आसे एकजण आस चट कारण की जी जी मोठ्या आता क्लासेस असतात कनी तिथली सर एक एक आसत्यात मी अ बघिटलय माया प्रिंटा मारायला गेलोत हे म्हणून तुला सांगालोय, मग ते जर दुसरीकडे व टाइम घालण्यापेक्षा आपल्याच कॅफेत वरती जातील ना,
ते पण चांगली हाय आयडिया पण इन्व्हेस्टमेंट
इन्व्हेस्टमेंट बघुया, मी फक्त आयडिया दिली रे आयडिया आत्ता आपण आयडिया करायची, इन्हेस्टमेंट बघुया की
हे बघ इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसय माहितीय काय. नुसतं कॅपी केल तर विषय वेगळा नेटकॅपेला गेलस कि, ते परत तिथे सगळं क कॉम्प्युटर आला, त्यां सगळे त्या आल्या बाकीच्या झाल्या
हे बघ सांगतो, ऐक, ऐक ऐक ऐक कॉम्प्युटर जर कॉम्प्युटर आणि जर म प्रिंटर जर म्हणाला असलास,
हम्म
तर त्याचा काय पगार खर्च नाही. माझा एक मित्र तर हाय तो देतो म्हटलाय. घिऊन जा म्हटलाय, तो तेझं प्रिंटर च काय अजून सांगा नाही मला कॅम्पुटर हाय तो घेऊन जा म्हटलाय. सगळच म्हणजे कॉम्पुटर च सगळंच जायत तो वापरत पण नाही, म्हणजे तो वापरत नाही म्हणजे तो बाहेर जातो ते रे ऑटो फोनटेच जातोय तो मग तसं पण तो पडून हा तसाच हाय तो, घरात पण कोण वापरणारे नाहीत.
बरं,
म तो देतो म्हटलाय, कॉम्पुटर
बरं आणि जागेच लोकेशन काय म्हणतोस कॉलेजच्या इथं कुठं? काढायचं कुठं?
पब्लिक प्लेसला जरा बघायची.
तेच की म्हणजे कु ठलं कॉलेजच्या कुठल्या तरी एरिया काढल्या
हा, कॉलेजच चालते बघ.
ह
एरियातच. आसपास म्हणजे कसं बरं पडतय कॉलेजमधली पोर पण कॅफेत येणार आलो आलो, येणार आणि तिथ प्रिंटा काढायला पण येतील.
तीच आणि कॅफेचे पोरं कॉलेज ज्या पोरण ज्यांना आयटम ठेवलं तरी चालतेत रे कॅफेत
हा
त्या ना पोरांचे ना सगळं ठेवलं तरी चालते कॅफेत
होय ते एक हाय
पोर बर्थडे सेलिब्रेशन आणि करत्यातच
हा
ते जे क्रोम तयार केली तरी चालते व्हय किनय
होय
पण त्या आणि इन्व्हेस्टमेंट परत, आपले हे सगळं साहित्य आलं
हा
इन्व्हेस्टर हाय की एक माझ्या कड
त्याला विचारून बघ तुझी आयडिया पहिला त्याला सांग, काय म्हणतय बघ माझ्याकडं अजून एक दोन तीन इन्व्हेस्टर आहेत त्याना मी सांगतो या दोन्ही आयडियान पैकी कुठल्या तरी आयडिया होईलच एक, पण माणसं पण लागणार ना आपल्याला?
होय
मग तेच पण हॅंडल कराय पाहिजे माणसांचं काम त्यांच पगार आल
हम्म हम्
मग त्या गोष्टीसाठी पण ते पण सगळं ठरवाला पाहिजे म रिसर्च करूया तुझ्याकडे आणि असतील ति मला टाक व्हॉट्सअपला
बरबर हम्म
मग पुढचं आपल्याला ठरवता येतंय
आणि ते राहून दे, तुझं ऍडमिशनच काय काय झालं? अ
ऍडमिशनच आहे बघ
हो
चावला
दता ना त्यांनी जरा बोला
हा
देताना सबमिटच होईना झालं तिथं कशामुळे होत असेल हे
काहीतरी वेगळ असेल कॉलेजकडूनच कॉलेज कडणच काहीतरी विषय असेल
मा भंडार काहीतरी नेट कॅफेत केलेय वाटतं जाऊन त्याचे चार्जस घेतल्यात चारशे रुपये त्याला काय माहिती हे ह ते हम्म ते हम्म बघ जरा ते मला तर काही समजना ते इशू जरा यालाय दाखवावा लागेल
बरं पण कॅफेत केलेले ते चांगलं रे बघायला लागत नाही परत ऍड
वाई चाळा हम्म मग चालतय मग तस चालतय मग एक मिनिट थांब उठला काय आईस्क्रीम खाणार का विचार जरा हॅलो
बोल की
हा आणि आणि तुझ्या मते आणि तुझं मन सांग जरा मला आणि काय काय पाहिजे
कशात
वार तु तुझ्या हेण सांग की कॅफे च्या याच्यात
कॅफेच्या हेज्यात इंटेरियर म्हणा करूया की जरा चांगल म्हणजे पोरांना गारवा आणि शांतता फील आताच्या माणसांना शांतता पाहिजे ना
अ असं करूया अरे मला एक आयडिया ये बघ अजून एक चांगली
कुठली
मेन म्हणजे कसली माहिती आहे ह हा पण बाहेरच्या कंट्रीत कस असतय आता तू जपान म्हणजे बघितला च असशील असतो की ती जे. कॅफे असत्यात किनय तिथं भरतात हे पण असतय बघ की बाहेरचे अशे अशी लोक पण येत्यात म्हणजे कंपनीची समज आणि त्यांचा प्रोजेक्ट तेन कम्प्लीट चला काम करायला अशी पण येतात माहितीये नव्ह का बघितला अशील की तू आणि तसं केलं तर
तसं पण चालतंय सोड एवढं काय विषय नाही करूया मग ट्राय करून बघूया
कारण की उलट तसं केलं कणी जास्त येणार लोक लोक थांबणार आपली
बरं बघतो एवढं काय आयडिया आहेत ते आयडिया घे ते काय काय करतोस ते कर त्या जेवढ्या न्यूस्टला समजावून सांगशील आणि फायदा दाखवशील
हा
तेवढा ते आपल्या चान्सस इन्व्हेस्ट करतील
हम्म हम्म
म ते आहे ना बघ
हा हा
हम् बरं चालतंय मग
बघ मी पण बघतो हा हा
हा